एनडीलू होत काय?
हा.
आणि तरी पण गोलच फिरतन तोपर्यंत तुझा फोन आला.
होय मला इथे कट कट झालता कि माझ्याकडंना.
हम तेच की कट झालत खरं त असं राऊंड राऊंड फिरालत.
हा हा!
हम् परवा ग कोल्हापूरला गेलतो ना व.
हा!
त्या वेळेला बघितली बाई लय ट्राफिक असतंय वाकड तिकडं गाड्या घालत आल्या अगं टू व्हीलर चालवू नको कोल्हापूर मध्ये.
आधी मध्ये घालतात घुसवतात सिग्नलला
तेच की
मुलं काय बरोबर गाडी मारतात.
तेच की आणि जा लय जागी सिग्नल आहेत बाई.
होय प्रत्येक चौकात सिग्नल ह्याच.
हायच आणि अडकलं म्हणजे ट्राफिक असलं म्हणजे अवघडच होती सगळं.
होय जरा शिस्तात मारायला सांग बाई. दिदीला गाडी तू दे थोडा वेळ लेट कर.
हम!
खर सेव नीट जायचं बाई.
तेच क ग अवघडच न व सगळा.
बाई त्या एक्सीडेंटच प्रमाणलेच लय वाढले बाई.
होय बाय न.
परवा तरी बातमीला दाखवाल त त्यांनी काय तरी अ म्हणजे देवदर्शनल गेलत एक पंधरा वीस जण होती त आणि पंढरपूर साईडला
हम्म!
कुठ तरी तिकडच्या गावाला आणि दर्शन करून आल्यात आणि गा गाडी क अस रोड साईड लाच एक वि्हीर होती. विहिरी टाईप असं. आणि गाडी डायरेक्ट विहिरीतच त्या.
अवा. होय होय होय ग मी पण. हला न्यूज ला बघायल तो लहान बाळ पण वारलं नव्ह ग...
हा पंधरा काय वीस जण होते सगळीच्या सगळी ती वारलीत बघ....
बाई त्या बारक्या मुलाला उचलालत आणि मानच टाकलं बाई ते कसल.
होय मी पण बघाल तो काय नकोच वाटाल तर बाई बघायला ते.... आणि एकतरी आमचे बाबा काय सांगाल ते मी ते अ भाच्याच.... लग्नाला गेल त सगळी मामाकडची फॅमिली....
हम्म.
म्हणजे मामा मामी त्यांची मुलं.... आणि लग्न त्यांनी झालंय व्यवस्थित लग्न करून कनी परत गावी आल त त्यांनी त्यां..... अच्छा..
हम...
त्यांनी प्रॉपर पुण्याला राहत होती, सगळेजण ती ये पण लग्नासाठी म्हणून ना... आलेली त ग आणि लग्न करून त्यांच्या गावीत चाललेली आणि... अ ह्याच्यावर अ ट्रॅक्टर मोठा ट्रक नसतोय काय....
हम्म....
फोर व ह्याची फोर वीलर होती ते येऊन धडक... गलं बघ चौघच्या चौक जाग्यालाच ठार झाले बाई.... एका घरातली... असं काय ऐकलं तर नकोच वाटतय बाई...
कुत्री आल्यात का काय का?
आवाजलाय... ते काळू ओरडतोय आमचा... दारात बसले न मी.... मग ते समोरच्या घरा आहे की आहे... तिथं त्याला बांधतात ग त्या कुत्र्याला तेनी.... ते ओरडा लागलाय तो आता त्याच्या जेवणाचा टायमिंग झालाय.... बकी लव यायला लागला आवाज... हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा आवाज आला काय.
हा.
लय आवाज याला काय म्हंटलं त्या जं ओरड त्याला...
नाही नाही.
ह ह त्याचा जेवणाचा टायमिंग झालाय का हा....
हम...
ओरडायला लागलय तो.
सव्वा तीन वाजले ह ग बाई...
होय बघता बघता टाइमच ते घरात तरी....
हम् हम्. रविवार असल्यावर तुरी पण कितक्याच रविवार संपला असं वाटतोय ना....
होय बक्की.... सकाळी उठून आणि क्लासला नकोच वाढतय ते सोमवारचं...
कॉलेज चालू झाल्यावर आवघड झालं...
कॉलेज बक्की आता घरात बसून सवय झाली..
हम्म...
कॉलेज चालू झालं की आठला जायच पचला जायच
व
ह टनज मम्मी तिन ग
फोन घेऊन बसल्या ग माले
हम् आणिनी
अज झुकलया
लवकर झोपली आहे की यांचीी
कर कुठ दुपारच
हम्म हम
चार ला उठतेत सगळे
हम्म चहाचा टायमिंग असेल
होय
आमच्यात ना असते
हम्म ह कविता सांग क पर्वती उतली हलतीच माते काय
कुठली ग बाई
अगं तू ल आल तस आणि मी स्नॅप मध्ये व्हिडिओ केलतो माहिती काय
लक्षात नाही जात माझ्या काय
बर फोन मध्ये आहे काय बघतो
तुझ्याकडे असली तर बघ
तू कुठली लिहानतीस मिहता ते शोधत काम
तू कधी ग स्नॅप काढलास मला काय माहित नाही ग
तू ल आल तस तुझं लक्ष नव्हतं
ल काय काय कारभार करतेस तू
मग कारबारी होणार रली कारबारी
हो होडचे भाई
बरन
कारबारी कुठ कारबारी कुठं बसलाय काय माहिती जाऊन
काय मितो बिचारा
ह
ह अ एवड म का
वाच
कालिदास माहित आहे कवी त्यामधून तुलाच लिहावे पुस्तकातून तुलाच वाचावे म्हण की वा वा वा वा
क्या बाात है
गाण्यात गाण्याचे तर फक्त निमित्त असते त्यानिमित्ताने तुलाच गुणगुनावे
वा वा क्या बाात ह
वाटते की दिवस दिवसभर तुलाच पहावे स्वप्न नगर तूच दिसावे कितीदा नव्याने तुला अठवावी.
भारी भारी ही ग.
माग तू नच लिल्यास बाळ.
लीलेव. छान आहे गे कधधी म स्नॅप काढलंस मी बघायलास नाही. मी बघायलाच नाही म्हंटलं.
हम्म तु लिहीच बसलीस तुझ्या नादात होतीस तू. माझ्याकडे काय बक्षील.
बघतो की तुझ्याकडे आता.
माझा ना काय बगतीस
बघणार गी बाई तुझ्याकडेच की बघणार आणि कुणाकडे बघू
बघ बाई ऐकनाड बघतीस अजून एक वाचू.
हा वाद.
कळतच नाही कधी मनाशी मन जुळत मन जुळत पाहता पाहता प्रेमाचं फुल खुलत,.
हा.
येताच कोणी आयुष्यात आयुष्य वेगळ्याच वळणावर वळतं.
हा.
अन आयुष्यभर साथ देण्यासाठी आपल्यालाही कोणी तरी मिळतं. हो.
मस्त मस्त वा वा.
गुगल वरच्या वाचालूय ब मी.
छान आहे गी पण.
काय छाणय आठवणीच्या गावात माझ्या लाख मोलाची आठव. तुझी. अं तुझ्याही मनात आहे कार रे जागा तीच अन तशीच माझी
हा.
वैसे कसलो.
वाच की.
आणि काय वाचूआता.
झालीय.
आश्रू येतात न आठवलं तर मन छळते. खरंच प्रेम काय आहे ते प्रेमात पडल्यावरच कळते शी कसली घाणे व.
बाप तस म्हणतेसय व्हय ग त्याला.
इसघान.
ह ते तुला कळत नसेल. ती कविता जी पडल्या त्या त्यांना ती भारीच वाटत असले.
व्हय. आई बाबा आई बाबांच्यावर बघ ह एकमेव स्त्रीजी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते. बाबा एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो.
लकी. वाटली नाहीव वाक्य लिहिल्या सारखं वाट लं पण जे काय लिहिलंय ते हा पण जे काय लिहिलंय ते चांगलं लिहिलंय
हम्म अजुून एक बाबा बाबा म्हणजे बाबा असते असे कोणाचे आबाआप्पा कोणाचे पप्पा तर कोणाचे असतात डॅड किती अर्थपूर्ण विश्व सामावले आहे बाप या नावात छी हे सगळं त्यांनी कविता वाटच ना झाली आता
काहीतरी लिहिल्यासारखं वाक्य वाटायला
म्हणजे असं यमक जुडलेलं पाहिजे
हम्म मग जरा ऐकायला पण भारी वाटतेय ते
हा तेच कि
माझी एक फ्रेंड आहे बहिती श्रावणी म्हणून
हा
ते आता ए म बी बी ए स करायला लागली ती पण छान करते कविता हो आहे
हम् हम्
भारी करायची ती शाळेत असल्यापासून ती एकदा कशावर केली ती सांग काहीतरी केलेली
सूर्या वर
हा
हम्म हम्म अजूनही खाय अजून खाय मोठी आहे काय
हा
सांगतो तुला कधी केलेली तिनं
ऐकते मी ती कधी की हा
ती कधी केलेली विचारलं
कोल
तिचकी कोण श्रावणी
ठीक कधी केल त काय माहित नाही एवढं काही लक्षात नाही पण ती सारखं करते बाई असं
हा हा
आता पण करते ती सारखं
होय मग तुला असल काही सुचत नाही हं हं
पणचाला सोडून आता कविता करू का